मी आलोय इथं जुन्या दुकानापाशी
होय का
तुषार यालं फुटबॉल घेऊन खाली होय
तुझ्यावर खेळणार आहे.
होय
हा चांगलं आहे मग आता?
आता काय बोलू काय खेळते फुटबॉल ते जे आला ते फुटबॉल ते काच फोडल्यापासून तिथं खेळायची इच्छा पण होईना.
हयच
ते काय झालंय मोबाईल आधी होता ना आपला अ त्याच्या मम्मीचा मोबाईल मम्मीने तो घातला बॅगेमध्ये आणि तो साधा मोबाईल वापरायला चालू केले ना कारण ते सारखं तुषार मोबाईलवरच बसतं या
हा हा हा हा
त्यामुळे त्याचं टाइमपास संपलय त्यामुळे तो आता सारखं म्हणतेय बाहेर चल बाहेरचल
हा बरोबर नाही नाही दिले पाहिजे टाइम त्याला त्याला टाइम नाही दिले तर मग ते चिडणार
हो
हम्म आता येते का बोलाय?
बघ तो अजून तर काय आलेल नाही खाली खाली एखाद पोरगं असं दिसलं किती तर खेळत बसणार ते मग मी सारतो मग त्याला फक्त एखादा पोरांग दिसलच पाहिजे.
तोवर तुला खेळायला लागते का त्यावर
होय कोण नसलं तर मला याद करतो तो
असं होय
कोण असलं तर मग येता येताच गायब होऊन जातं.
हा हा ह. पुष्कर सकाळी म्हणवतं मला बी हिरावला फोन लावायचां. पण ते टायमिंग जोळायचं नाही म्हटलं मी म्हटलं की त्याला रात्री दहाच्या पुढं.
हो.
नाही म्हण ते म्हणते माझ टाइमता कॅब मध्ये असते अकराला घायलाय यथे तेे ज. ह कराला यते गारला.
रात्री अकरा लिहेतो आणि सकाळी जातोय की तिला
सकाळी एक दोन ला वाजता जाते.
एक दोन ला जातो म्हणजे दुपारचं
हो.
अच्छा आणि अकराच तती म्हणजे आला ड्युटला मो टे म
मोठठी कुठ आहे की बरोबर आहे आता बाकीच्या्यांचे अकरा ते अकराात्री सात आठ वाजेपर्यंत असते.
हां मग तेच काठ तस. म्हणजे एकला जात म्हणजे बक्की सहा नऊ दहा तत् तास.
आठ नऊ तासच होतय ते आणि मध्ये गॅप असते.
बर कुठल्या कंपनीचा यू उत्कर्ष
आयटी कंपनीच आहे तिथल्या पुण्यात हडपसरमध्येध्येच ते बी तिथंच आहेत कडत.
तिथंच आहे का नाही याला दोघंजण मिळून भुक्काच वाडते तर
ह सचचन घेतलं गे आज आयफोन माझा बघून. त्याने फिफ्टीन घेतला आता सात आठ दिवसापूर्वी ना हे घेतला होता अ कुठला बर देव हे रे.
जोरात आहे क्वालिटी त्याची काय बर हा ते मी तुला सांगितले होते की उदक्याचा उतक्याच उतक्याचा हा उदक्याला आवडत ते काय बर कुठलं एक्स थ्री हंड्रेड एक्स थ्री हंड्रेड
हा हा तो झुमवाला
हा अजून
ते काय किट सकट घेतलेलं का विदाउट किट होतं. अच्ा विदाउ
हा पंच्याहत्तर हजार ला घेतला होता.
हा हां.
हम्म दिला कोुणाला भावाला आणि ह घेतला आयरफोन घेतला खूप
पंधरावी
हम्म मला बोलवून घेतलं होत असं असं मला ते करून दे कॅपकटच इथे ह
ह.
ते होईनाच झालं माझं झालं त्याच होईना. तोवर मागाशी फोन आलाय. ऐ प ही व्हॉट्सअपवरर व्हिडिओ फोटो पाठवल्यावर वेळ लागते कास? काही शेंडवायला म्हटलं तसं होणारच नाही शक्यच नाही म्ह तुझं म्हटल कार्डचा प्रॉब्लेम असेल. शेकंड घेतलाय त्याने
कि कितीला बसला.
हजारला ब. त
बत्तीस हजार किती दोनशे छप्न का एकशे अठ्ठावीस.
हा दोनशेच्या.
दोची चपन.
द्र नाही एवढं डिमांड. सतरा बघ तुला सांगतो बजेट मध्ये असलं तर सतराच घ्यायचय आयफोन.
्रच त्याला सात वर्ष त्याला पण अपडेट येते ना.
हा सतरा चांगलं आहे म्हणजे माझ सारख नाही. मी सतराच घेणार होतो माझ्याला हला होता बारा का हला होता आप.
आईवज सत्तावीस साला असेल की. ते आता खूप कुठे कुठे युट्यूब लाणत डाउनलोड करून.
हो मला बी तेच म्हणतेय ऑफिशियली लॉन्चिंग झाल्यावरच अपडेट. आता कर हो आत्ता करू नका म्हणते. ते मे बी सतराच घेणार होतो. काहीतरी ऐंशी का पंच्याऐंशी हजारला मिळल त अस. कलं नाही तर ते झुमळ घेतला म म्हटलं आता एक लाख जात. ते तस त्यापेक्षा आपलं तीस हजार अजून घाल ह
मग थोडं परानच जातील.
आणि म्हणजे अरे काही शेवटच घ्यायचं म्हटलं मॅक्स बी घेतला असता पण काही ल फरक नाही मॅक्स आणि प्रो मध्ये.
फक्त डिस्प्ले म मोठा असेल.
हा डिस्प्ले मोठा आहे आणि चिपसेट जरा नवीन आहे हा चिपसेट जरा. हम्म दुसरं काय नाही कॅमेरा सिमंट.
हम हम हं.
कॅमेरा साठीच घेतला मी. बाकी काय
बाकी काही नििवा तर.
सच आता ल पिडणार मला ते आयफोन घेतलेय म्हट ति लय आता सारख. बारीक सारीक सारखं फोन कर मीह मी काय किळावी द्या पण आपला त माझं ते कंपॅरिझन धावलं त त्या पाासून त्याचा मोडच गेला.
होय
त्याला ते धावलं ना विवोचं त्याला सांगितलं कि त्याचा व्हिडिओ केला होता तोंडाचा. आणि त्यात ते माझ्यात तो काय म्हणव होता तुझ डिस्प्ले तस आहे म्हणून ती तस दिसते तर म्हटलं ते तू जेव्हा पाठव. ते जेव पाठवला व्हिडिओ माझ्याेवन केलेला. तर त्याच्यात माझं क्लिअर दिसत होत म्हणजे तेलकट चेहरा. ती ओरिजनल आणि त्याच्यात कस दिस होतो माहिती आहे अट्रॅक्टिव्ह. तीर वा असलेग.
तेी सिनेग्राफी दिसते सिनेग्राफी.
सिनेग्राफी नाही ती वि्हवोची बोंबज आहे तुला सांगतो त्यावर लाल कलर वर जर तू व्हिडडीओ केलास का नाही. वि बोला. कुठला बी घे एकदम स्टँडर्ड घेतला असतरी त्यात खरोखरचा लाल कलर येत. नाही वाईट दिसते वाईट वाईट दिसते आपलचं आपलचं तर कुठ कुठला बी दाखव कुठला बी कलर दाखव हाय असा दाखवते हाय असा. आपल बाकीकी. त्या ट्वेंटी सेव्हन ला कुठले एलियन्स काय बघितलस का ना.
कुठली लेन्स मध.
हेच की, कॅमेराला लेन्स कुठल्या वापरलेत.
नाय बा, ते काहीतरी चेंजेस करायला लागत वाटतं, काय मला पण नाही माहिती. पण नाही अजून अपडेट नाही त्याचं. फक्त डिझाईन अपडेट झालं त्याची. फक्त आता सोळा मिलियन क कलर वापरणार आहे. आतापर्यंत तेरा तेरा मिलयन वापरत होते. आणि एप्पलस सोळा मिलियन वापरत होत. कारण डिस्प्ले सॅमसंगच देते ना. मग ते सोळा मिलियन वाप वापरतेय आणि सॅमसंग तेरा का चौदा मिलियन वापरतेय. आता ते.
ह ह.
सत्तावीसला. आणि अठराला सेम डि डिस्प्ले येणार.
ह ह ह. बर ते अप्पल वापरलय सोळा मिलियन, ते कुठल्या मॉडेल पासनं. सगळ्याच मॉडेल ला वापरते काय.
हो हो सोळा मिलियन वापरते ती. आणि सॅम च नाही वापरत सोळा मिलियन. ते चौदा, तेरा, बारा मिलियन व वापरते. आता दोन, आता सत्तावीसला. सोळा मिलियन वापरणार आहे.
हा ह. कॅमेऱ्याची लेन्स बघायची कुठल्यायता. लेन्स वर लई म
कॅमेऱ्याचं काय बघायचं, कॅमेऱ्यामध्ये त्याच्यामायला. बाकीचं पण महत्त्च असते.
अर मी कॅमेरा ते दोन कंपॅरिझन केलेले. म्हणून मी ह्यो घेतला ना.
कॅमेरा काय त्याला, कॅमेरा याच्यावर पण दिसते व्यवस्थित. सॅमसंग गेला आप पल दहा पैकी नऊ तर, सॅमसंग ला दहापैकी एक सात.
नाय नाय नाय मी काय कम्पेअर करत नाही रे. शेवटी घाजं म्हटल्यावर
शेवटी बाकीचं पण, महत्वाचं असत्यात ना.
हा मला सगळं व्हाच की, अँड्रॉइड ज्याला, मला बी अँड्रॉइडच आवडतय. अँड्रॉइड वर कस बी कस बी काय बी भराय येतय यात तस येत नाही. डीपी बीपी
आता वन युवाय नाईन डेटात काय पण डाऊनलोड करा काय फरक पडत नाही. म मीच आता नाईन वापरायला लागलोय. माझं शेवटच एट आहे. तरी मी घातले त्या. नाईन.
हा हा ते सांगितलंच कि, ती त्या साईट वर नाही घेऊन ह.
नाही ते काय काय ऍपच फक्त दिसत. बाकीच आता मी ते सॅमसंगचं प्ले स्टोअरचं पण घेतलं मी नवीन. वन यू वन नाईनचं. पण त्यात काय बदल नाहीत दाखवत. काय काय ॲपमध्ये दाखवते बदल, बाकीच्यात नाही दाखवत.
हा हा. समसग.
भोगा आता युदे भोग्या.
हम्म, लईवेळ असेल लांचीगला. कधी कधी येणार आहे.
दोन हजार सत्तावीस फेब्रुवारी, ते दोन हजार सत्तावीस ते दोन हजार सत्तावीसला येत या. हम्म हम्म.
यच होईल त्याच्या आधी, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा सप्टेंबर मध्ये
आता फ्लिपच, आता फ्लिपच चालूये सगळं. आता फ्लिप फ्लिप चालूय ना आता. फ्लिप आणि ते फोल्डिंगवालं. ते बावीस तारखेला लांच होणारे. हम्म.
आता एप्पल येतोय बघ. गर्दी बघ आता.
कायते नुसतं नावहती जर नावामुळेळच जाते सगळं. कारण अप्पल आयोओसे. आणि आयोस ला कोणच नाही.
हम्म.
आयोसला मागं पुढं कोणच नाही.
हां हां
आणि आतां मासांत कायं झालं ऑफिसमंध्ये आप्पल असलां तरचं तो चांगला माणूंस असं झालीं आतां ऑफिसमंध्ये
असं कायं नाहीं रे तुंला कायं सांगतेय मी ते ना स्नच्यांणबी घ्याचं कारणं कायं माहित आहे कां मी त्यांला म्हटलं नां की इंस्टांग्रामचे गांणे
नाहीं मी ते मानतं नाहीं अऐ की मी तितकी सांगतं नाहीं मी
हम्मं
पणं आतां की नाहीं ते आतां ती जे आतां येतातं नां आपली भक्ती क्ती व्हिडिओ बिडिओ बनवते तरं बघं मोबाईलची तीचं म्हणतांत असतं ते अप्लंच कसं ऑप ऑफिसमंध्येध अप्पल असलां आणि कुंठला अँड्रॉइड असलां नाहीं ॲपलवालां चांगला असं आ सागंर पाटीलं कायं मं कायं बाकीचं कायं सागंरलां लेणं देणं नाहीं फक्तं मठ्ठां सागंर मठ्ठां नांव फ्रेम्स करायचं होतं बांकी हे आपलं कायं म्हणतांत
शक्यंत आहे तसं कांहीं नाहीं
अरे मी तुलां एक एलचां आयडियां सांगायलां लावली कायं लावले त्यांनी ऐक फक्तं आतां सागंरमट्टां आहे बरोबर ते मांल कसां तयांर करायचां तो सागंरीलाचं माहिती असणारं आहे बांकी मांल आणायचां दुसरीकडनं
हां हां होयं कां आलं लक्षात तुम्हांला हां रसतं नांव लावलंय फक्तं त्यां एप्पल लवकरं लावलां आहे बाकीचं तयांर करूंन देते यां लोकं
हां ते आतां ते त्यां जे लेन्स कु कुंठले हेजे सोनीचे आतां अँड्रॉइडमंध्येेतं ॲपलमंध्ये जो डिस्प्ले तो सॅमसंग देतो आहे चीप आहे ती सॅमसंग देते आहे कायं कायं मटेरियलसं फक्तं ती करतें डिझाईन ती करते आणि आणि डिस्प्लेमंध्ये किती कलर घालांयचां तो तेचं ठरवते
हो की असेंबल जरी करायचं असलं तरी सॅमसंगला कां जमतं नाहीं की त्यां फाईटलां एखादां पिस असां आहे की तो विषयचं नाहीं
नाहीं नाहीं पणं अँड्रॉइड ल आहेत नां मोबाईल त्यां हिशोबाने त्यांला चालायलां लागतं यां
हां हां
आहीयंस आतां कु कोणंच नाहीं नां आहीयंस फ फक्तं ॲपलकडे आहे मंग ते त्यांचा ॲपलचां फायंदा उठवते रेटमंध्ये रे रेट लेटं टोकूंन की घेतं ते हां ॲपलची आहे
हां मंग सॅमसंग जी बी आहेयचं की अँड्रॉइड
मंग ते हां केर आहे पणं अँड्रॉइडस अजूंन भरंपूर आहेतं नां सोनी हां मंग तिथे ते त्यांच्याबरोबर फाईटच्यां हिशेबानें त्यांला ठेवायलां लागते सगळं
हां मंग सॅमसंगला तरचं करतां येतं अँड्रॉइड जसं सहांय त कां सॅमसंगच सेपरेट काढूं शकते
नाहीं पणं ती अँड्रॉइडसांठीचं फ्रेम्स आहे नां ती
हां मंग
हां बाकीचे जे वनं युवां आहे कां नाहीं ते पणं तरं सॅमसंगचं आहे ते बाकी सगळ्यांचां असं तेचं वेगवेगळं पणं ते वंन यूं आहे ते फक्तं सॅमसंगचं आहे
हां
हां बस येवढाच फरक आहे
काय